हॅलो?
जरा आवाज कमी कर,
म आता काय नेवान तचीला तुमचं काम,
आता नाही आता जराम्ही पाणी येतय काय बघणार, पाण्याचे भांडीतल घायचे आंघोळ च भांडतल तेन, पाण्या वाट, पूर्ण जरा लिखाणं ते करायचं आणि जेऊन मग जरा, हातावर मेहंदीत काढायची उद्या लग्नाचं हे
होय होय,
मावरं हा होय होय आनंदच वेगळा अस होय होय, अहो पावसाने कुठं जायलाय कि नाही
हा, त्याची हुरहुर चार दिवस आधी लागले असते हे करू का ते करू?
होय होय, आमच्या भावाचं पण एक अजून ठरायचंय बघा कायच अजून मुलगी कुठं बघाय पण नाही काय नाही आमच्या बहिणी दोघींच असं सारखं असतंय लग्नात पंधरा दिवस जाऊन राहायचं पंधरा दिवस जाऊन राहायचं. अजून काय कशात पत्या नाही ते लग्न करणार नाही म्हणतो लगेच मी. बहिणच व्हय बहिणीचंच पूजा चाहा आटालंय. बहिणींचंच नाचकाम जास्त असते.
जास्त असतंय हा.
आणि या पावसातनं आता उद्याच जायचं टेन्शन आलंय. काठपदर साडी नेसून कशी जायाची
साधी, साधी नेसायची आणि तिथं गेल्यावर लव कर निघायचं आन तिथे गेल्यावर काटपदर नेसा
कधी डबल डबल हे करायचं सांगा.
तसंच करायचं मध्ये पावसासाठी काय करायचं पावसात भिजल्यावर कुठल्या गाडीत न जाणार आहे का गाडीव
नाही फोर व्हीलर मग मागविलेलि हयांची मित् मित्रांची खर नाही ते त्यांना पाहिजेला हाय हो ते मग आता टू व्हीलरनच जायचं म्हणतोय.
हा हा, मग टू व्हीलरन गेला तर साडी नेसून जावा आणि तिथ त गेल्यावर मगच हि नेसायची असं करायचं काय पर्याय नाही मग. पावसाच्या बेतावर बघा पाऊस येईन सकाळी असला की साधी नेसणार कारण काटपदर साडीला
हळद लागणार पांढऱ्या शर्टाला. हम्म हॅलो माझ्या आमच्या आजीला केलेलं की नाही आत्ता परवा मार्च मध्ये हा आता पहिला झाल्या पांढरा शर्ट कुठे ठेवलाय त्यांचा? कुठला? ते धुन? ते तिजोरीत हाय वाटतं. कोणा धुतलेत, आईनेच ठेवलेत
जरा मगाशी अडकालता ओ.
हा हा न्हवं आम्हा आमच्या आजीला जेव्हा ऍडमिट केलंल कि नाय आता मार्च मध्ये
हा
तिथं पण का बाय अ लेडीचं सीझर केलं तर काय नॉर्मल केलं काय माहित नाही तिनं लव म्यॅर रिज केलेलं. आणि पहिलं मूल लहान होत आणि दुसरं पण लगेच राहिलेलं आणि त्यास्नी डिलिव्हरी कधी पहाटायच झालेली मुलगी झालती वाटत पहिला मुलगा पण दीड वर्षात होता आणि आता मुलगी झालेली आणि त्यातच ना तिथं कोणी कधी काय झालतं आणि तेव्हाच डिलेव्हरी करताना भारलेली ती आणि तीच्या नवऱ्याला म्हणे फक्त मुला बाहेर मुलाला आनंदवला
साडी कुठे नसणार हम् माझी नेसणार असल कुठली तर
आणि,
माझी नेस कुटली तर म्हणूस काटपदराची हिरवी ते नाहीक उद्या लगीन आहे आमच्या कडे भाऊकीत हा मग आता ति जाणार आहे. ते गोल्डन कलरचा ब्लाउज फिट केले म्हणून म्हटलं माझी त्यांच म्हटलं कुठले तर गोल्डन कलर कुठलं पण चालत ना हा,
गोल्डन कलर चालतय वट पौर्णिमेला तुमच्याकडे काही हिरवस नेसता
नाही-नाही ते कलर येतेत की मागच्या वर्ष गुलाबी आणि हिरवा कलर होता. यावर्षी बघायचं कुठलं कलर असे हिरवा असतोयच हिरवा सोबत आणि कुठला कुठला केस ति गुलाबी असते त्यांच कलर असतात त्या दिवशी आलेलं हा मध्ये बघायच लाल पिवळा आहे व्हय पिवळी हाय माझी साडी
हा हा आमच्याकडे नाहीत आहोत जसं ते आता त्यांनी दे त ते करायच अस का नाही इकड इकड सरसकट हिरवीच नेसता प्रत्येक वर्षी ते म्हणतात हिरव नवऱ्याचा अ आमच्या घरापासून जवळ आहे. ते हिरवा म्हणतो नवऱ्याचं प्रतीक आहे.
हम्म प्रत्यकयत
प्रतिक आहे ते हिरवा कलर
अ हिरव्या पण छान वाटतात सोडा असं
होय वर किती, तास होतलाय त तुम्हाला नाही वा बोलली कुठाजवाला, काय म्ह कातासापू, अ पू पूजा पर्सिकला राय अध्या क पूजा परस घेणार आहे त्याच्यात द्या हॅलो ते अ सॅट घेतलेली दीडांचीग त साडी कुठली घाऊची डबल चिथलीच स कुठले कुठले
अग चांगलं र की येतात की चगश क चांगले उद्या, म्ह रस्ता चांगला नाही ते येताना शिस्तात ते रात्रीची वेळ हे पूज्या रस्ता चांगला नाही. लिंबूराचा मोळा घ्या संघ रस्ता चांगला नाही ब तू येताना मस कशालावडे सोडलेस तिझ रास चांगली नाही आव तला लगेच होतय.
हा हा, नाही तेच म्हटलं मोळा नाही लिंबू घ्यायला सांगा रुमालात बांधून आणि हे
केस सोडली असली तर रुमाल बांधाय सांगा की स्कार्फ. नायतर टांगायला सांगा आणि तिथे गेल्यावर सोडाय सांगा लगेच गाडीवर ह गाडी मग गाडीवरंन उतरल्यावर सोडाय सांगा केस नुसतं क्लिप वर टांगाय सांगा असं. नाही रस्ता सांगता येत नाही हो.
हा! त्याला तिथ काय म्हणत बसू नको, शांत त्याला काय करत्या ते करू दे आणि दंगा कराय नको लोकाच्या घरात. हम, हळद चालू व्हायली तर मग काय झालं?
हॅलो!
हा बोला की!
आणि काय मग?
काय नाही बघा, वारं सुटलंय जाम इकडं तिथं?
हा, हा.
वारं तेन काय सुटलय?
इकडं नाही वारं जरा वातावरणच आहे. वार इकडचं हाय वातावरण जाम हाय, माझा आवाज येत नाही?
वा येतोय येतोय आता येतो
हा हा ते रेंज पावसामुळं कमी जास्त हुत्या वो.
हा.
भाऊजी ती टीबल शीट हाय शिस्तात जावा. आत्या आणि जायची हाय. तर नंदुबाईंचं मा नंदुबाईंच्यात पण आज नंदुबाई राहायला जायच्या हायत वो तिकडं.
मग त्यांना घेऊन जायचंय?
त्यांच्या मालक दुस त्यांच्या मामांच नंदुबाईच्या मामा मिस्टरांच मामांच वास्तुक हाय ते तिकडे जाणार आहेत मग नंदूबाईसनी सोडायला तिकड कोण नाही मग आता ला तिला, त्यास्नी ह एक एका गाडीवरन तिघजण जायची हायत.
हम हम, आणि पाटी तेन गारव्याची कसं घेऊन बसणार आता?
गारवी काय आता, ह ये पूजा! तू काय घेतलास?
तू खरंच काय करत्यातस? पळू नाही शकतो. निवद घ्यायचा हाय, दही भात ते हे घ्यायच आहेस तू अजून! नव ते घे जरा बांधून घी की हळद कुंकू जरा. दही भात बारक्या डब्यात घे.
दहीभात पण न्हायला लागतय का त्यासोबत?
गारवा म्हणून क नइ तिथं काय आम्ही बाकीच्या बायकांनी आणणार आहेत खरं आपलं उगच आहेर माहेरचा न्यायचा म्हणून असतय, वो इकडं त्याच्यासोबत एक पासाह चार पाच जण केळ आणि अ त्यांना त्याच्यासोबत जरासं डब्यातन दही भात
हा हा
बास झालं बास त्यावर दही दही घे तेजावर.
होय आम्ही पण मागच्या वर्षी ती हे दिलता, गारवा दिलता, आमच्या आ आती आत्तीची च्या मामाच्या अत्तींच्या मामाच्या पोरग्याच्या पोरगीचं लग्न होतं तेव्हा. म्हणजे आमच्या त पण आईच्या भाच्याच्या पोरगीचं मग आम्ही इथन लाडू केलं तर रव्याच असते ह्याच्यात करत्यात बघा मोदक पात्र असते ते,
हा हा.
ते छोटे - छोटे मोदक करतय त्यातन. ते रव्याचं ते त्याशमध्ये केल तर लाडू आम्ही वेगवेगळ्या कलरचं म्हणजे त्यांना रुकवत ठेवायला पण होते म्हणून, ते आणि असं अ... म्हणजे दही भाताचा डबा असं पाकळ्या, काकडी, टोमॅटो, घालून सजवून दिल त.
हा हा होय होय सजवून द्याय लागतय काय गड बड आमचं दीर आलं तर नुसतता गडबड, गडबड करत्यात तिकडे आणि त्यांना घेऊन जायचंय होतं.
होय होय आणि रस्ता लांबचा आहे म्हणल्यावर आणि जाऊन आपल्याला यायचंय राहायला जायचंच तर काय तिथन यायच आहे परत आपल्याला.
ते हळदी कुंकू काढायची विसरशील बघ त्यातन मग तिथे गेलं तर दाखव एक फ़ोटो काढ आणि तसलच काही खाली वाटे असलेल दुसरं काही घेऊ नको कलरच्या मध्ये, ह टायमिंग झालंय बघा!